हॅलो.
नमस्कार.
कशा आहेत तुम्ही?
छान छान तुम्ही सांगा?
मी पण छान अजून झाली का तुमची चहा झाली.
नाही ना चहा घेत नाही मी.
हो हो हो हो,
''हं'' चालू आहे स्वयंपाकाची तयारी.
हो का, आज काय बनवताय तुम्ही?
आज काही नाही ताकाची कडी चपाती. ताकाची कडी. आणि परत खिचडी आणि चपाती. मग पुन्हा एखादी सुकी भाजी कराव लागेल.
हो, मी असंच विचार. करत होते की, पहिल्याचे असंच मला विचार आला की, पहिल्याचे ते अ, ते होती की, बाईया कि, तीन फक्त. उठलेच दहा अकरा ते लेकरं करायची. आता अजूनची आम्ही फक्त दोनच करून आपणला बस होतो की, नाही आता बास झाली बाई.
आता आधी कसं होत, माहितीय का अ त्या म्हणजे. त्यांना फॅमिली मोठी आवडायची म्हणजे लोकांना. आधीच्या लोकांना आताच्या लोकांना काय झालं आम्ही दोन आणि आमचं एकच.
हो,
पण मला असं वाटतं की, आम्ही आम्ही दोन आणि आमचे दोन असायला पाहिजेत.
हे तर खरंच गोष्ट आहेच की, एकाला एक एक तर हवंच जस एक मुलगा आहे. तर एक मुलगी हे पाहिजेच. मतलब भावाला बहीण पाहिजे आणि बहिणीला भाऊ पाहिजे.
पाहिजे बरे. बहीण भाऊ असो किंवा भाऊ भाऊ असो पण एक सिबलिंग पाहिजेच आहे म्हणजे सक्. सख्ख आपल्या रक्ताच आता बरेच जण एक. एकावरच थांबत तर म्हणतात आहे. ना मावशीचा मुलगा आहे ना आत्याचा मुलगा. पण जे रक्ताचे असतात स्वतःचे. त्यांच्या एवढं माया ते लोक नाही लावू शकत ना.
नाही लावू शकत.
ही सत्य गोष्ट आहे. आजकालच्या जमान्यातली.
हो ते तर आहेच बरोबर आहे.
आधी आता माझ्या स्वतःच्या आ घरी माझ्या. जीला दहा लेकर झाले होते.
हो का, अच्छा सगळे आहेत. पहिल्या पहिल्यांदा असंच असायचं की, दहा अकरा लेकरा असतात. आणि त्याच्यातून तीन तीन जा मतलब जातात. आणि चार जातात हो हो हो हो हो, नव्हते. त्यांना एवढी नॉलेज पण नव्हती ना पहिलं की कसं मुलांना ठेवायचे. त्यांना ते तेवढं ते दुःख पण नाही व्हायच की, हा माझा मुलगा वारलाय माझी मुलगी. वारली मी माझी माझी मावशी ना. अ माझी मावशीला ना दहा अकरा मतलब त्यांना ना अशी मुलं होती त्याच्यातून ते. त्यां त्यांची पण तीन अ त्यांची ना मुलं वारली. पण त्यांना असं काय विचारू न तर त्यांना ते मदत काय होते आमच्याकडे अजून होते. आम्हाला कधी लक्षातच नाही आलं आमचं कधी ध्यानच नाही तिथं गेलं की आमची तीन होती, ती तीन वारली. आम्हाला असं वाटायचं की आमची हे साथ आहे ना आम्हाला आम्हाला एवढा वेळच नाही भेटायचं की आम्ही ते दुःख व्यक्त करू
बरोबर
हो अजून तुमची तुमची तुम्हाला किती मुलं आहेत?
आता मला तर आहेत दोन ते पण कसं माहिती आहे का मी पण एकावरच थांबली होती. म्हणजे एकच बस मला एज्यु. एज्युकेशन एवढ हे झालंय परत म सगळ्या गोष्टी हे होत नाही म. नंतर मी जवळ जवळ मुलगाच जसा मोठा होऊ लागला तसा तो एकटा एकटा वाटू लागला मग परत. मग त्याच्यानंतर आम्ही चान्स घेतला, नंतर परत मुलगा झाला. मग आता भाऊ भाऊ एकमेकांसोबत भांडणं करतात आणि तेवढेच प्रेमानं पण राहतात.
हो, असंच असं सगळे म्हणतात की खाया आता तुम्ही दुसरा करा, तुम्ही दुसरा करा. त्याच्या संग तो खेळणार. असं सगळे म्हणतात पण जेव्हा तो होतो दुसरा होत ना मग ते आपल्याला माह माहित पडतं की, काय होते त्यांच्या त्यांच्यासोबत, ते पूर्ण दिवस त्यांच बस भांडणच असते ह्यानी माझं हे घेतलं. त्यानी माझ हे घेतलं त्यांनी मला मला हा टच केले, त्यांनी मला टच केलय तो मला मारून गेला तो मला मार, पूर्ण दिवस बस असं जात
पण आधीचे पण लेकर भांडणं करत होते दहा दहा जरी असले तरी पण ते भांडणं मीट तेव्हा आईला वेळ नसायचा.
न नसायचं तो आपणे, आप सगळं होऊन जायचं
ते भांडायचे पण आणि लगेच एक व्हायचे पण.
हो बरोबर आहे
पण आता तसं नाही राहिलेलं आहे ना.
आता आई ला मध्ये यायलाच पाहिजे.
अरे बापरे आपण जास्त परेशान होतो त्या गोष्टींना.
बरोबर आहे आपल्याला आजकालच्या लोकांना ना तेवढी ती नाहीये. अ सहनशक्ती नाहीये.
सहनशक्ती बिलकुल नाहीये बरं का माझा पर्सनल अनुभव सांगते. तुम्हाला बिलकुल पेशन्स नाहीे, आता मी जॉब जर मग त्यांच्या पोरं पोरांपेक्षा जास्त माझाचा आवाज जास्त असत मग.
हो ते तर आहेस बरोबर आहे तो
जेव्हा मी ओरडते तेव्हा ते शांत राहतात नाही तर ना ते कसले शांत राहत नाहीत.
नाही बरोबर आहे हे सगळ्यां सगळ्यांच तसच आहे.
म्हणजे एखाद्या मा म्हणजे अशा नाजूक साजूक मुली बसून ना एखाद्या राक्षसमध्ये रूपांतर झालं या लेकरांमुळे
बरोबर आहे बरोबर पहिल्या ना मी लाज अ जेव्हा माझं लग्न नव्हतं झालं ना मी खूप ला मोठे नाही बोलायची मी खूप. माझा आवाजच नव्हता ज्याच्यानंतर माझी मुलं झालीत माझ्या असं जास्त आवाज ना की म ती चोर मध्ये माझा आवाज गुंजणार, की हा हे म्हणतात ना ते वरती आपल्या बाळांवर.
बरोबर, आता बघा ना माझं अ अअ इतकं जास्त म माझा मअम मोठ्ठा मुलगा म्हणतो ही तर हिटलरच आहे बाबा. आ त्याच्या आजीला सांगतो हिटलर ए घरात हिटलर ए असा आव व्हिडिओ कॉलमधे खुणवतो, आवाज करायचा नाही म्हणतं हिटलर असं बोलतो डायरेक्ट, मत म्हंजे तो मला घाबरतो तेवढा, ओ मग शिस् शिस्त ते शिस्तच पाहिजे मला, मंग नाई एलत जा म आजी आजोबाकडे.
बरोबराय, आजकालच्या लोकांकडना पेशन्स नाहीये. कि हे भांडतात ते ते परत एक होणार, आपल्याकडे एवढी पेशन्स नसते ना, त आपल्याला खूप टेन्शन पहिल्याचे वअ मतलब आईला एवढं टेन्शन नव्हती आताची खूप टेन्शन असते की, हा आपल्याला त्यांना अभ्यास पण कवायचं करायचेय त्यांना खो एक्स्ट्रा ऍक्टिव्हटी मध्ये पण घेऊन जायचंय, मग आपलं घरचं काम पण करायचंय. आणि जे जसं अं जसं कोण हे बाहेर जाऊन काम करतात त्याला आपल्या काम पण बघायचे, आणि घरी जाऊन परत घरात घरी पण बघायचं, आणि तें पूर्ण टेन्शनमध्ये असते. आणि ते मुलं लअ भांडतात मग त्यांला राग येतो, मग त्याचा पेशन सगळा अप्पे
विषय असा होत माहितीय का, भांडणं तर एवढं करतात ते आन जेव्हा दोघांना रागवतारना तर दोघे एकमेकांच्या गळ्याला पडूनच रडतात.
होओ.
बोला, म्हणजे आणि ते दोघं एक होतात आणि आपल्याला विलन ठरवतात. जश्या आम्ही यांचे द आमचे दुश्मनच आहेत.
बरोबर आहे, माझी मुलगी पण तशीचय. माझी मुलगी पण तशी तिचे मी, ते तिचे भावाला काही सांगितलं, बोलल ना की हा तू असं का करत होता ती ती मला म्हणन, माझ्या भावाला कशाला ओरडते? माझा भाऊए ना तो. नीट बोला, अशी म्हणते मी केलंय सगळं त आता उल्ट झालं. ह्ह
हंअ. पण आधीचे छान होते हो, एकामागे एक होऊ देत लेकरं किती पण.
हो ते तर आहेच पण लक्ष पण नाही द्यायची ना ते आपल्या मुलांवर लक्ष पण नाई द्यायचे ते जसं त्यांच अ काइही हुद्या त्यांना भूक लागली, काय लागली आता पण कसं आपल्या मुलांचं ना खूप काळजी घेतो त्यांन्ला हे बनून द्या, त्यांच्या त्त्यांला पूर्ण प्रोटीन पाहिजे त्यांना फायबर हेत, एवड्यात फायबर पाहिजेच त्याला त्यांच्यात कॅल्शियमची कमीला कमी नाही होऊन द्यायची आपण त्यांचा पूर्ण आहार घेतो जसं त्यांना हे पाहिजेन ते पाहिजेन, पहिल्यांची अशी नव्हती ना? ते म्हणायची जा जाऊ दे, आपल्याला काय घे म्हणता ना हाअ हातात ते चपाती, होओ चपाती घे, आणि तू कशा त्यांना काहीच हाव.
वेळेसन मी सेकंड बेबी होत नव्हतात म्हणजे होत नव्हता म्हणजे होऊ द्यायचा नव्हता तर सासू म्हणत होती की, होईल त्याच्या त्याच्या नशिबाने, खायचं काहीतरी खाऊन मोठा होईल, तू एवढं कशाला टेन्शन घेते, होऊ देत असं बोलायच्या मला. त्याला काय करायचंय आपलंच आपणच मोठं होतंय भावासोबत. असं बोलायचे म्हणजे सासू आमच्या काही लेकरांना असच खाऊ घातलं का आमचे लेकर असेच मोठे- झाले असं बोलायचं त्या-
हा. पहिल्या त्यांना काही टेन्शन नव्हती ना की आपल्याला त्यांना शिकवायचे त्यांना अभ्यास करायचा- सगळं त्यांना पूर्ता करायचें. आता आपल्याला सगळं असतं ना कि त्यां पूर्ण आपल्याला टेन्शन असते. हा त्यांना आता हे करायचं हा त्यांना ते करायच त्यांना- जेवायला द्यायचे त्यांनतर अंघोळ करायची पहिला तर असं नव्हतंच ते- हो त्यांनी अंघोळ केलीय का नाही नाही केली त्यांना काहीच त्यांना टेन्शन नव्हती.
आपल्या सारख्यांना रविवारी डोकं धुऊन द्यायचय शम्पू लावायचाय पाठीला साब - बोलवायचे किती तर त्याचे कौतुक आहेत त्या लेकरवांचे.
बरोबर आहे.
म्हणजे आधीच दिवाळीला मामाच्या घरी गेल्यावरच कोणत आंघोळ घालत असेल-
हो.
दिवाळीला नसतं का उठणं वगैरे लावून मला चांगलं आठवतं मी माझ- मामाच्या घरी यायची ना तर आमची मामी सगळ्यांना घरात एक मामी उठणं लावून द्याची आणि एक - रूम मध्ये आधी आंघोळ घालायची आणि त्याच्यानंतर ओवाळण- तेव्हाचे दिवस फारच छान होते पण आधीचे. भलेही किती लोक असतील घरामध्ये पण मज्जा वेगळीच होती तेव्हाची.
बरोबर आहे.
आता चार लोक तरही आपल्याला काम होत नाही.
नाही होत आता नाही होत असं वाटत की का कशाला आलेत हे ह - ह -
म्हणजे आपला आपलाच परिवार जर आपण गावाकडे गेलो- तर आपल्याला असं आरबळल्यासारखं होतं की बापरे आता मी एवढं कधी करू- असं आपल्याला छोट्या परिवाराच करायची सवय लागली
सवय लागती हो बरोबर आहे.
परेशानी होती बाकी काहीच नाही.
आता ती सवय नाही राहिली ना पहिले पहिल्या सारखी ती सवय नाही राहिली ना आता. आता सगळ्यांची न्युक्लिअर फॅमिली होली झालीय-
बरोबर आणि न्युक्लिअर फॅमिलीमध्ये- काय करतात जॉईंट फॅमिलीमध्ये गेली की मग फार वेड्यासारखे करतात. मग ती त्यांना सगळी इज्जत काढून देतात ते मग मग आजी आजोबामध्ये- काय हे असं बोलत का घरी हे असं करतात का तिकडे- असे बोलतात ते वेगळंच टॉर्चर त्यांचा आणखी आपल्याला-
हे तर खरी गोष्ट तुम्ही म्हंटलीय हे तर माझ्या संग - असं वाटतं की माझ्या सोबत हे रोजच होतेय.
मग काय तर ये सिखाया क्या मम्मीने-
हो सही है असंच असत. हे तर पुूरं तुम्ही खरी गोष्ट आहे मला पण मला पण-
अ अशाच गोष्टींवर बोलू आणखी आपण आणखी-
हो हो हो नमस्कार.
चालेल चला धन्यवाद.
धन्यवाद.